खूप अटकतोय, खूप अटकतोय, हा आता बोला आ ता येतोय आवाज. हो आता येतोय आवाज, येतोय माझा आवाज येतोय का तुम्हाला?
हॅलो!
हॅलो मला तुमचा आवाज येतोय तुम्हाला ये तोय का माझा आवाज, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा बोला मला तुमचा आवाज येतोय, तुम्हाला येतोय का माझा आवाज? हॅलो बोला ना? हॅलो!
हा बोला मला तुमचा आवाज येतोय. मला तुमचा आवाज येतोय बोला ना.
हा आता येतोय का? हो हा बोला काय म्हणता.
तुमच्या लहान अ भावासाठी चाट पाठवलं बघितलं का मी. ज्याच्यामध्ये आपण पौष्टिक अन्न कस देऊ शकतो खायलाचा त्याचा पूर्ण चाट आहे पीस पण आहे त्यामध्ये. जेणेकरून आपण त्या रेसिपीचा वापर करून हे ना नवीन नवीन प्रकारे मुलांना जे भाज्या खात नाहीत. त्याही देऊ शकतो जे की त्यांन दिसणार नही त्यांच्या पोटा